हो एक आवाज
हो येतोय
हा
तेच मी सांगायला कॉल केलेला का तू कर म्हणून
हम्म हम्मम्
मेसेज आले दोघींचे आवरलं का मामला कॉल करा
ना
झालं का सांगा तुमचं म्हटलं मी काय रिप्लाय नाही केलंय अजून बघितलेत नाही फक्त असं वरून हे करून बघितलं फक्त
हा हा हा हा
अ दिवसा कसं असतं दिवसा खूप गडबड असते
हो ग संध्याकाळी जरा निवांत वाटत
हा तेच मी म्हटलं नंतर मग मी मेसेज पण टाकलेला दहाच्या नंतर करू म्हटलं आपण
हम्म हम्म हम्म
आणि मला आज थोडा नेमका उशीरच झाला माझं लवकर उरकत सगळं काम आवडत आज थोडा लेट झाला मला
ओके एला स्कूल च नावा
माझे पाच पूर्ण झाले मनषा अ
हो काय
आणि अजून परत पुढचे पाच आलेत अजून
अरेव
आता तुझे करून घे किती राहिलेत ते,
हा माझे तीन हो तीन झालेत.
दोन किंवा एक असेल किंवा दोन मला लक्षात नाही आता तुझे किती मी मोजले पण नाही
तिथे येतं वरती दिसतं.
काम काम काम वैतागलाय जीव आता असं वाटतंय लांब कुठेतरी जावा संन्यास घेऊन.
माझं नसतं बाई मला आराम करून कंटाळा येतो घरात बसून बसून मला काय होतं मा च्यानी होत नाही ना कामं?
जास्त नाही करत म्हणजे अ आ
येताना पण जायचंय‌
हा तेच ना
अवघड आहे मी तर आता नाही बाबा परत करणार शिफ्ट.
हम्म
तुला बरंय, टेन्शन नाही
मला नाही ग जास्त काम म्हणजे काय आता हे बघ अ कचरा आणि आपल्या लादीला मावशी येतात.
हम
त्याच्यानंतर अ कपडे मशीनला लावते, मग राह्यलं काय फक् त जेवण आणि भांडी, आणि अ ज जेवणाचं पण कसं अ सकाळी एकदा डबे दिले ना, ह मग काय माझ्या एकटी पुरतं थोडसं आपलं बनवाय च आणि मग तेच खायचं. असं होतं. त्याच्यामुळे माझं नसतं जास्त काय.
तुझं छोटा लहान आहे ना, त्याच्यामुळे तुला त्याच्या पा पाटी पाटी
मला कामाचं काय गं किती काम होतं पडतय असं वाटतंय म काय कंटिन्यू मी कामात असते आमची डॉली तर म्हणती अगं दीदी तुझं चाललेलं काय असतं नुसती का कंटिन्यू काम हे झालं कि ते ते झालं कि ते ते झालं कि ते
तेच होतं. पण वेळ निघून जातो ग काम असल्यावर उलट.
हो
कधी वेळ निघून जातो समजत पण नाही.
वेळ निघून नाही जात वेळच पुरत नाही.
माझं आता हे काम चालू झालंय म्हणून पुरत नाही मला पण वेळ, नाही तर पहिलं कसं व्हायचं मग ते मोबाईल बघून पण कंटाळा यायचा आणि दिवसभर मी घरामध्ये एकटीच, मग खूप कंटाळा येतो. मग आपलं एक दोन अ कोणाला फोन लावायचे पण ते रोज रोज पण दुसरी डिस्टर्ब करत बसायच, आपल्याला काम नाही, आणि दुसऱ्यांना फोन लावत बसायची,
हा ना ते पण नाही बरोबर वाटत,
हा मग आपलं चार दिवसांनी असं लावलं तर काय नाही, वाटतं चार आठ दिवसांनी, म्हणजे रोज रोज नाही, बरं वाटतात ना ते पण नको वाटतं मग त्याच्यामुळे आपला हा, मोबाईल बघत बसायचा
नाहीतर आपलं माझं क्रोशेडचं म्हणज तिथं टाइमपास होतो एक थोडासा,
हो ते पण चांगलं आहे.
हा खूप वेळ लागतो ग, पण बनवाला टाईम खूप जातो.
हो म शेवटी
कधी कधी कंटाळा येत, असं वाटत नको पटकन पटकन होणाऱ्या गोष्टी, पाे पण पटकन नाही, होत कोणती पण गोष्ट,
नाही होत आमची मै तर कधीच करते माहितीे ना,
हा तेच ना,
ह या माणसाने चाव्या कुठं टाकल्यात आता मेन चावी भेटली, पण ्रॉवर हां हॅलो,
आवाज का कमी होतोय,
मेन चावी भेटली तर तिजोरी, आणि ड्रॉवरची चावीच सापडत नाहीये, आता वाटच लागली माझी, हाना तर सांगितलं हे मला तर चांगलं,
हो काय,
हो म्हणतील तुझं चाललंय काय,
मला आहे ना आवाज सुद्धा खूप कमी येतोय,
कस काय ग,
ह मधात थोडासा बरोबर येतो, आणि मधात ऐकूच येत नाही.
हम्म हम्म हम्म हम्म, कुछ तो गडबड ह हे दया,
बोलले ना माझ्याच कानाचा प्रॉब्लेम झालाय वाटत.
अ असं वाटायला लागलंय आता बाई, इकड निघताना, त्या कपाटतले जवळ जवळ मोठे मोठे बॉक्स आहेत. ना, ते तीन ते चार बॉक्स फक्त माझ्या कपड्यांनी भरलेत, चार बॉक्स आखे खटा खट आणि, हे हे काय म्हणतात, काय ग आख्या कपाटात ना फक्त आमच्या तर दोघां, मिळून एक बॉक्स पण नाही भरत, तुझे चार पाच बॉक्स भरले तरी बोलतील मला कपडे नाही मला कपडे, तरी पंधरा वीस साड्या, काढून ठेवल्या बाजूला, याला द्यायला त्याला द्यायला,
हो काय बापरे,
आणि मला असं वाटलं, की पंधरा वीस साडे द बहिणीला पण तसंच वाटलं की, हिच्या एवढ्या साड्या तर तिला जागा झाली ना तेवढी,
हा
तेवढ्या साड्या वाढून अजून जागा कमी पडायला लागली. आता आता आता काय चाललंय काय का,
कपाट भरलेला असतं पण ज्या वेळेस आपल्याला नेसायची असते, त्यावेेळेस माझ्याकडे साडीच नाहीये,
हा सेम तसच होत.
पण ते आधी घातलेली असते, मग तेी बल घालायची नते,
मस्त आहे राइट
असं होतं माझे पण मला तर आता ब्लाऊज होत नाहीयेत.
हम्म हम्म हम्म हम्म.
त्याच्यामुळे मग मी कॉमन ठेवते ब्लाऊज अ ब्लॅक कलरचा वगैरे असा मग तोच घालायचा सगळ्यावर.
मी अजून तसं कधी केलं नाही ग मी असं दुसऱ्यांच बघितलं ना तर मला वाटतं बर का असं शिवाव
असा ह्याचा म्हणजे असा फॅन्सी असतो ना असा टिकल्यांचा वगैरे किंवा ब्रासोमध्ये त्यातला शिवून ठेवायचा एक.
अगं पण ते मला साड्याच मी घालत नाही ऑलरेडी मी साड्यांवर
मग माझं पण तसचं होतं जास्त कुठं नेसल्या जात आता किती दिवस नेसले नाही मला आठवत पण नाही मी कधी साडी नेसलेली.
हम्म हम्म हम्म ते तसं होतं ग माझं पण
त्याच्यामुळे असं हे होतं आपण कधी घालत नाही
हम्म.
आता त्या दिवशी मला घालायची होती पण मला सांगते काय तुला एकही ब्लाऊज होत नाही. सगळ्यांच्या शिलाई उसून द्यायला पाहिजेल आता.
हा.
नाही तर काय आणि ह्या गर्मीमध्ये तर नको वाटत बाबा साडी.
हो गर्मी तर आ तच नाही पाहिजे.
तरी आमचं ह्या वेळेस कोणाचं लग्न वगैरे पण नव्हतं नाही तर मग अजून प्रॉब्लेम झाला असता. यावेळे जावायला कोणाचच लग्न नव्हतं. हां. आम्ही बघत होतो कोणाच तरी असेल कुठल्या तरी एखाद्या लग्नाला जाऊ जरा मेकअप वगैरे करून
हा हा हा. मला पण नव्हतं कोणाचं नाही होत पण ते एप्रिल मध्येच आम्ही जाऊन आलतो.
हाव काय?
हम्म गावी
थांबा हॅलो
हां हॅलो येतो आहे आवाज?
हो हो.
आता भूक लागल्यासारखीच झाली आहे.
हो काय लवकर जेवलात का आज?
जेवले नाही मी ते हेच घेतलं हर्ष जेवला मी ते फ्यूलच
अच्छा खायचं ना थोडसा कायतरी
त्याला दोन तासाचा तरी गॅप पाहिजे पण झालंय माझं दोन तास मग आता मी एक बन ना ना खाल्ली
हो काय?
हम्म.